लागू तर राहिला बरं हून राहिला.
हा तुमचं हे झाल्यावर, होऊन जाईन पाच हाय ना?
हा माझं एवढं झालं, झालं मग माझे पाच
मी बी लावून घेते, मग तुम्हाला येऊ झाल्यावर मग पाच- पाच हून जाई न आपले.
हा.
चालण मग छकूकड जाते चकू आई जेवण करते.
हा छकु आली का घरी.
कुठ जाईल त्या.
ति लावायचे झाले का औषधात
हू हू, मला वाटलं घरीत काय?
नाही येईल ना मग तिझी औषध कि तिक लांबे म बी द्याओ
मग तिला आल्या वर करतील, करून घे मग आल्यावर.
हा तिथंस थांबा मी आलेच
हा बया ते सांगेना बी नाही कस करायचं अन काय गप बस.
माझं ते छकी सोबत लई प्रॉब्लेम येऊन राहिला लागणच छकीच आणि माझं.
नाहीत.
अं ह.
मी करून पाहत आहे आता. तिला.
हा हा.
तिचा नंब जेवले बाई मी आजून माय भांडे पडले. कॉलच चालूय ना आता.
आता ना तुझं झालं का? मी माझे कॉलज मोजन. एका ठिकाणी बसून.
हा बरोबरे.
मग किती राहेले? किती चुक आले पाते. परत सुरू कराव लागल.
हाव.
झिरोचं धर, काग झिरोचं धरतात. नाही धरत विचारात असतं मनिषाला.
विचारते मी आता एवढा कॉल झाला का, मग जाते त्यांच्याकडे लागलसत.
म मला वाटलं थोड्या वेळान कर मग.
बर बर. अ नाही मी आता अजून भांडे घासते. पोरांचे कपडे रायले धोवायचे. हम्म. आता तुमचं कम्पलेटच करते. जाऊ द्या ना, जे होईन ते.
हा. माझ एक राहिला का?
तुमची झाली आता पाच. आता ह्यो धरून पाचवा. माझ्या माझा एक राहिला ना तुम्हाला लावायचा.
हा हा मये झाले समज.
आता माझा येवढा एक उसला.
हा हा हा.
झालं.
ह.
बाई तोंड दुखायची बारी न बोलू बोलू.
सुचतच काय एवढं बलायला. काय बोला
हा वई.
मी त पाच मिनिटं बोलत नाही. कोणाला जास्त.
ती बी नाही बोलत बाई.
हे बं बरंय तेयना बळ जबरीने बुलू घालून दिलायल बोला.
हा हा.
हम्म.
बी द्याव मला.
तुम तिघय का आता लावायाला?
नाई. दोघचे आम्ही.
दिदी नाही आली का तुमची?
ते पोराजवळ नाही लागत का मग एखादं.
हाव बई. पोर त विचित्रचे.
हा ते रोड वरच पळत. दुसरं काही करत नाही.
हा आ.
झोप नाही त्याला. आना मग बी.
कितवी- कितवीला गेला म्हणल तुमचं पोरग?
चौथीला.
चौथीला हाय का?
हा.
आणि
लई आपि तर ते खोड्याच करत कशाच्या बी त्याच्यामुळे रा म्हणलं बाबा घरी.
हा हा.
कशा कशाला धक्का बोट लावी त्यावर.
अग बई, मय पोरग पासये. आंघोळ नको करू म्हणलं तर आंघोळ केली आता गरम झाला तापत होत न. ऐकत दस पोर.
काव बई, माया दीदीला याईली होती रात्री ताप काय माहिती ओ आता गळ्या आणल्या त्याल्या.
हाव का?
झोपून रा म्हणलं.
हा.
शाळा उघडली म्हणजे, सकाळी खाते ना लोनचं काही काही.
अन रोज उठ पळ उठ पळ आवरा उठा पळा सन सन येतेना ओ पोरानला बी.
आणि त्यांच्या आता उन्हाळ्यात खायच झोपायच दिवस होते ना.
हा.
बराये.
त्याच्यामुळे मग गांजूरला त्यांनला.
हा, निरासन येत सत
ती आम्हीच नाही आणीत.
नय ग.
आ हां, घरीबी आमचे डोर ते राहते ना ग.
हा.
चार वाजले, तीन वाजले त्यांनला चारा पाणी.
हा.
मग येळून गेल्यावर किती बोर हो
हा, तुम्ही किती पाच मिनिटात कॉल करायला नव?
हा पाचच, दहा मिनिट जाऊ दे तिकड.
हा दहा मिनटाचं काय मग?
जेवेन केवेन भा.
त्याच नवदच सेकंड म्हणे मनिष ताई.
हाव का?
हम्, त्याला पेमेंट बिमेंट येयल असेल त्याच्यामुळे माहिती आहे ना सगळं.
हा हा.
हम्म. एका कॉल ला शंभर रुपये म्हणत्या म्हणे तीन तीसच तीनच मिनिटाच आहे.
हाव
हम्म्. मग आपण तर, नाहीच बोललं पाच-पाच मिनिटं आता. हम्.
झाल्या असेल तर
बर बर. मी लावते हो मग तुम्हाला?
हा लाव लाव.